हॅलो.
हा बोल की गं.
अ काय करतीये?
काही नाही आता आले स्कूल वरून. आता आवराय लागलेय. बोल की फ्रेश होतेय.
काय नाही ते सांगायचं होतं, उद्या ओपन डे. मॅ मॅमनी ब बोलवलंय.
अच्छा, उद्या ओपन डे आहे का तुझा? बर. किती वाजताय. टाईम काय सांगितलाय?
सव्वा आठ ते सव्वा नऊ.
हम्म. सव्वा आठ ते सव्वा नऊ. बरं आता ट असं नाही का? रोल नंबर वाईज नाहीस?
नाय नाय नाय पूर्णय. म्हणजे फक्त पेपर दाखवणार नाहीय तुला. फक्त तुला मार् मार्क मार्क दाखवणारेत.
मार्क सांगतील. ओके. हम्म.
ह. मर्क सांगणारेत, आणि मग तुमचं जर काय ओपनियर असेल कि असं पाहिजे.
ह ह तसं हा बरोबर. आम्ही लस्टच काढून येणारे.
जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल की नाही का? अ
हो हो हो. अबाउट स्कूल, अबाउट स्टडी, अबाउट चाईल्ड, अबाउट टीचर बरोबर.
हा.
हा मग आम्ही उद्या, मी अन पप्पा दोघं पण येऊ?
हा.
पप्पाच एकटा आले त चालतील ना?
हा चालतेय.
हम्म ठीके. कारण माझ्या पण स्कूल राहते ना ग साडेआठ ला. आणि मॅडम काही सोडायची नाही इतक्या लवकर.
हा.
मी स्कूल ला जाणार कधी. मला मग परत हे होत.
आणि आम्हाला उद्या सुट्टीये. ओपन डे आहे म्हणून.
हो तुम्हाला आमच्या सोबतच. मग तू उद्या तिथून आवरून पण तिथे मेसेज असा असेल ना? की मुलांना घेऊन या म्हणून सोबत.
हा आहे पण तू नाही येणार मग पप्पानाच पाठव. मग मी कशाला जाऊ?
जायला लागेल सोबत. तू पण स्कूलमध्ये पाहिजेच. उद्या ते एलसीच ते आपण बोलून घेतील. आपल्याला ट्रान्सफर करायचं ना स्कूल तुझी इकडे.
काय? उद्याचे मार्क्स जर व्यवस्थित नसले. तर पप्पा बोलणारेत तिथं.
हम्म.
अम्म नाही चालत असं म्हणायचं.
नाही चालत.
चालत आणि चालवाय
नाही.
बर. आणि काय?
आणि काय नाही बघ. हा आत्तास आले.
क किती वाजता आली. आत्ता आली का? जेवण केल तीस?
नाही, करायचं आता जेवण.
जीव
नाही आता करायचं.
बर, आणि बाकीच्या. फ्रेंड्स. बाकीचे फ्रेंड्स.
ते ते बाहेर गेलेत.
हम्म त्यांनी सांगलीत त्यांच्या त्यांच्या पॅरेंट्सना.
हा सगळ्यांनी फोन करून सांगितले. माझा फोन स्विच ऑप होता. म्हणून तुला आत्ता केला.
ठीके ना चालेल. हम्म आणि अभ्यासाचं काय?
काय नाही बघ.
क्लास टीचर कोणेत तुझ्या?
सपना मॅम.
सपना मॅम. ठीके म्हणजे त्यांना भेटायला बर बा. आणि ते काय झालं का याच? ते तुला उडण कॉम्पिटिशन मध्ये घ्यायचं, पार्टिसिपेट करायचं म्हणत हो ते मॅडम. काय झालं का ते?
मॅम म्हणतेय फॉर्म भरून द्या आता फ्रायडेला.
बरं उद्या आम्ही आल्याव बोलूते. आणि हे काय हाये? ते आब्याकसच का ऑलिमपॅड च आल्यात एक्झाम त्या कसल्यायेत? देणारेस काय?
ते छोट्या पोरांसाठीये. सेवेंथ पर्यंत.
अच्छा एट ला नसती का?
नसती. एट ला ठराविकच असतात. पण ती आत्ता आलेत ना मेसेज ते नाहीयेत.
हम्म ठीके, ठीके. करतीस ना अभ्यास व्यवस्थित?
हा ग.
हम्म. हम्म म.
आहेत
मॅडम आहेत त्या कोणे उद्या सगळ्या टीचर भेटणार का खरं आम्हाला? सब्जेक्ट वाईज.
फक्त क्लास टीचर भेटेल.
आणि आम्हाला सब्जेक्ट टीचरला भेटायचं असेल तर?
भेटायचं असल तर त्यांच्या क्लासमध्ये जाऊन भेटायचं. आणखी त्यांचा पण ओपन डे असणार ना त्यांच्या क्लासचा.
हम हम ठीक आहे.
म्हणून.
हा, आणि तू उद्या ये तिथं. पप्पा पण येतायत मी पण येते बघते टाइम कसा आहे त्याच्यावरती. आणि मग. मला हे करतील नंतर स्कूलमध्ये सोडतील उद्या करू ओपण डे व्यवस्थित.
सगळं बोलून घेऊ मॅमशी.
हा,
हम्म.
स्कूल युनिफॉर्मच असेल ना उद्या खरं सुट्टी असली तरी.
हा पिटीच टाकल धुवायला.
कोणता घालायचंय खर उद्या रेग्युलर. बर हम्म. आज काय काय लेक्चर झाले? हम्म.
उद्या ओपन डे म्हणून सगळे आता तुळशीबागेत गेलेत पोरी.
का?
काय माहिती आता विचारायला लागेल का गेलते.
ते नाही ग उद्या ओपन डे असल्यवर घरी जातील मम्मी पप्पांच्याकडे काय तुळशी बघित गेलेत फिरायला. आणि काय घेणार आहेत तिथं. हा दगडूशेठ ला गेले असतील ग गणपतीच्या पाया पडायला.
नाही ग. मी त्यांना ऍडवाइस काय दिले माहितीे काय येता येता बेल्ट आणि काय ते घेऊन या लाटण तेन.
हम्म.
उगच कशाला.
त्यातून.
कशाला उगच कशाला नाही का. हात तेन हात दुखवायचं म्हणून म्हणलं ती लाटणच घेउन या. हासायला लागलेले सगळे. ते म्हणत होते तू पण चल पण मी नाही मला झोप आल्या कुठ ते फिरायचं.
आता कुठलं उनात आणि पाऊस कसला आहे पाऊस नाही काय तिकड मग इकडे कसला मोठ. मोठा पाऊस हाय हम्म. बरं मामाला फोन केला ती काय?
नाही हिचा.
हम्म आईला मामांना फोन करून बोल की बापूंना.
हम्म झोपल्या असतील ग आता दुपारे.
आता नाही संध्याकाळी कर आवरल्यावरती फ्री झालीस की.
हा मग बघायचं सात नऊ वाजता आठ नऊ वाजता बघायचं. तवा फ्रेश होते झोपून उठल्यावर.
हम्म. बरं.
हम पप्पा.
पप्पा नाईट आहेत ना, झोपलेत.
हं. भैय्या?
भैया गेला ट्युशन ला. तिकड असतं तो, हॉस्टेल वरन आला कॉलेज वरून- मग आता ट्युशनला चालला होता, तरच फोन केला होता मम्मी चालोय ट्यूशनला म्हणून. नाही आला, या संडेला नाहीच म्हणला ना तो. या संडेला नाहीच- होत ग, येणारच नाही, नाही आला या आठवड्यात.
अच्छा.
आता दोन, तीन आठवडे नाही म्हणून सांगितलाय, गणपतीला येईल.
हम्म.
गौरी गणपती सुट्टी असल्या तर हा.
तुझे इथल्या फ्रेंड आल्या होत्या परवा दिवशी, भेटल्या होत्या मला रोडला सई, सिया.
आणि सरिता, मेघा.
हा, ते फिरतात खाली, मला फोन येतो-
हा, आला होता का? हा. मला विचारतं होती, आंटी, आरुष कधी येणार आहे?
हम्म.
मी येईल म्हटलं येईल, आता बघ ते आणायचंय तीला इकडं मग आता.
हम्, त्वरवर तर दिदीचा फोन आलता काल.
हम्,
म्हणती, तिकडे गेला वर आम्हाला विसरूनच गेली का काय म्हणती? मी म्हणलं, नाही बाई कुठं विसरून गेली तुला.
आणि काय म्हणत हुती? अभ्यासाच तेन बोलती का, त्वरिता दिदीला आता चांगले मार्क्स पडलेत.
किती?
दहावीला, सेवंटी एट.
हम्म,
आणि मेगा दिदिला तिला एटी पडले.
हम्म.
ती वरची दीपिका दिदी होती ना बारावी ला-
हा.
ती पण पास झाली, नीट परीक्षा पण छान पास केली, आणि बारावी पण बोर्डाला छान पडले तिला.
ह
लक्षात नाही आता किती पडले, किती पडले लक्षात नाहीये. पण छान केलं.
हम.
हम्म. आता तुम्ही पण बघा आता, आठवी, नववी, दहावीला चांगले स्कोर काढायचं तीन वर्षात.
हं.
हम्म आणि?
आणि काय नाय बघ.
बर, मामी तेन बोलतात कि नाहीत गावाकडनं?
त्यांना काय एक आठवडा झाला, फोन नाही केला मी.
ह्म ह्म ह्म ह.
करायचा आता फोन.
हो आता प्रीती दिदीचा बड्डे ये कि तीस जुलैला, कर त्यावेेळेस.
हां आठवनीत राहिल्यावर.
नाही मी सांगते की तुला फोन करून.
हां, फोन नाही बाय मेसेज कर.
बरं बाई मेसेज करून ठेवते. ह्म तू ग आजा गजर लावून झोप. तू गजर लावून ठेवू, म्हंटलं प्रीती दिदीच्या बड्डेचा.
हम्म तुला जर, तू एकदा फोन केलीस की बोलत राहते बाई.
कोना संग?
तुचकी. म्हणून म्हणल मेसेज कर.
बर, म आता कशाला फोन करून एवढ्या वेळ बोलिस माझ्यासोबत? अं? हो तेच. कि महत्त्वाची कामं असल्यावर तेवढी बोलतीस नाही का? हम्.
हम्.
मालाही बोलते काय बाई? वेळ असतोय का मला तर? करतीसच कधीतरी फोन, काम असलं तर.
आ ग बाई.
आग बाई.
काय मग, जेवायला काय तुझ्याकडं?
म आज माझी तब्ययेत ठीक नव्हती, काल मी हॉस्पिटलला गेलतो माहिततर हाय का तुला?
समजलं मला, भैय्यानी सांगितलं मला.
हो मग काय करणार? मम्मा आजारी असल्यावर करते तेच.
भात.
डाळ-खिचडी.
अय अग मला सोडून, पाठवायची तर भैय्याकडन.
हां, भैया जसं काय येत चय, तोच येतोय नऊ-दहा ला आनं त्याला मग माहिती झालं. आजारी ती.
मग तो खर एक अ त्याच्यावर रूम वर जायचं सोडून, इकडे झाला का घरी?
काल आला होता फक्त.
हम्म.
ट्युशन वरून इकड आला, मग आज सकाळी डायरेक्ट इकडून गेला तो. काल तुला फोन केलता ना,? हम्, आता आम्ही इथच राहतोय म्हणले आमला माहितचकि.
इंद्रायणीला पाणी सोडलंय, जर आाता दोन-तीन दिवस असाचे पाऊस राहिला तर परत पुर एईल.
होय आणि आहेच चार दिवस पाऊस आहे आता.
परत पूर येणारेत मग.
हम्म म, येऊ दे, पाऊस पाहिजे शेतीला, गावाकड जिकड पाहिजे, तिकड पाहिजे.
हां. मग काय पुढचं काम कसं चालूय त्यांचं?
आहे व्यवस्थित तुझं आता काय तू करणार झोपणार आहेस आता? अ उटतीस किती वाजता?
सहा सात.
हा एवढं लेट उठतात का पाच साडेपाच ला उठायचं.
ए नाही बाई झोप नाही होत मा